मी
सन कोणासा म्हण जिंगे पावला
एवढे बोललेस का येन याेच माहिती
रोशन ला पद्मेश्वरी भेटला दम लगताइसमे आस म्हणता हि हिस्ट चेक कर बर पहिले कावा ज सहरामध्ये भेटल सोळा केलेत भेट चला नाही नाही सचिन दोन हजार सव्वीस आणि सोळा दहा दहा वर्षाात फरक हें
तेवेच
मी बोलत नव्हतं पण तू तर रोहित आणि विराटच काढलं म्हणजे कसं ए मॅच हरता ह दोन हजार तेवीस फायनल पण हें एही मॅच न हरता टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून द्या ना.
तु काय करतोय उद्या काही नाही का काही नाही म्हणजे काही काम आहे का उद्या हा रोप लावायचे. किती वाजत पाच पुडून पाच जर सकाळी नाय लावल निफाट तिथ असतात
अ साडेआठ अ स सॉरीया. साडे नऊ दहा पण फोन करू हा
अच्छा पुरी तुम्हाला लग्नाची
पंधरा वीस मिनिट लाग फोन करतो मी हा.
नाशिक मधले कोणाला भेटल का रे पद्माशी? नाशिक मध्ये हम.
काय करता?
पद्माश्रीत पुरस राष्ट्रवादी खून काय नाशिकचं कोणत क्रिकेटर आहे रे हम नाशिक मधला क्रिकेट करून? काय काय क्रिकेट कोणता आहे नाशिक मध्ये? चेन्नई कडून खेळत पाहिना आता पण खेळत नव्हते काय अरे हा आपल्या महाराष्ट्र
औरंगाद नाशिक चा नाय हाय नाशिक चा हाय र तो काय तरी नाव हाय त्याचा चेन्नई कडून हाय का आता हा चेन्नई माफिसो हम्म.
कायचारस नाव हाय त्याच साहिल पार्क म्हणून पार्क साहिल पार्क हा हा. साहिल पारस दिल्लीच आहे नाही नाही नाशिकचा आहे दिल्ली टीम करून न तो.
हा पण हा ते आ कोणत्या टीम कडून त्यांना माहिती पण हाय तो नाशिकचा हाय तो नाशिकचा हाय चांगल खेळतो मग त्याला तीन चार चान्स
पण मग चांगला नाइ हम. एवढा काय खास खेळत नाय म्हणजे त्याला ओपनिंगला पाठवलं आर सी बी समोर पाहिलाच चौकार नाही. आर सी बी नी दिल्लीची घान पार सहा विकेट पार्टनर्स कॉल त्या मॅच मध्ये ओपनिंगला पहिल्याच बॉल मध्ये आर पण काय टॅलेंट असेल म्हणून घेतला असेल. हाय चॅलेंज
काय मान्यहे क्लासिक खळतो पण लय टिकू टिकू खेळतो अजून काय तरी येत थेरी पूरये द्वारका नाय नाशिक
काय र हम्म.
ह ह हम्म हम् पिक्चर बहुत पसंद है.
काय नाय का? फक्त ते ते राजेश भाय लवाते मी नुसता झोपतो.
हम्म हम हायलाकडू हा.
हम् ह् हम् ह्.
हम्म.
दहावी अ वेबसट पा दहावी अ. संपली पण आता मराठी वेबज लई भारी. पहिला आठवी अ म्हणून होती ती आता बंद झाले.
काय हिरो मराठी महाराष्ट्रीयन पूर्ण टीमच महाराष्ट्रीयन. कॉमेडी भी. याच्यात नल भेटत पिक्चरची वेबसाईट वेबसाईट . युट्यूब आहेेत मग तेच मग गिट्स जेव. काय इट्स माझ्या चॅनल युट्युब च. नाही लतलायना ला चयनाला आप लागला हा का बाकीच्या नाही भेटत आता अकरावी सुरू होणार आहे.
ज
ऍडमिशन कशा लिवायचं आमला बाबी ते सुधकच आला ना ना
कायचय युट्यूब वर काय का सांग युट्यूब सांग तस नाही फन तु सग्यांच ऐकाय तुला जे वाटल ते का अस.
श म्हण आप त पाही शोमचा रेफरन्स द्याय आहेल टू चांगलीती काही कॉलेज चांगलं हो तेलेां
भुकल लाल गा घेतलं ते चांगलंच सगळे चांगले रे प्लेसमेंट भेटली मग कस.
एको सजज का ककडा ज का साजर.
ना ऑफिस नाजेंटर काही चालत ऑफिस. घरी आहे पण चालत नाही रे चालतंय रे. मरिट मध लागलं तर असा लागला त म मरिट म आ मध्ये फीती
सर म्हटलं आपले दहा मिनट होत आले.
अरे थांब नाही तीस सेकंड बाकी हे.
होत्या ना मी कट करतो.
नकोय करल वाटत मी परत दहा मिनट यांना घालील का. दहा मिनटं या नाही घालाल काही उद्या काही कोणत्या परिस्थिती मला वीस कॉल पहिले करावा लागणार द्यायची आणि जायचं बघाला वाप होत. वीस काल व्हायचेच नाही काहीतरी प्रॉब्लेम आले नाही एका जणला काहीतरी विस तस त बलावा लागत का नाही तीस.